हा बोला कि, हा लागलं नाहीये? कोण?
नाही लागालता फोन माझी मुलगी आली शाळेस न. म्हणून लावलो नाही मी, आणि हे केलो.
हा हा. हा ह मला वाटलं एकेकांच लागना झालयं, म्हणताना म्हटलो आणि.
तुमचं लागणा झालयं की?
होय. आणि काय आवरलं?
आवरल सगळं तुमचं?
होय, झालय बघा आवरलय, जेवायचं तेवढ राहिलयं अजून.
हा हा हा, जेवण काय काय मग स्पेशल?
काय नाही हाय, डाळीचं हेज मूग डाळीचं हे केलत. उसळ केलतो आणि शेंगदाण्याचं आमटी. आता त्यांना ते, होय होय. ते आवडतेय सगळ्यांना इथ हाहाहा कधी तर करतयं असं. मग त्यांना ते डाळीचं खात नाहीत, म्हणताना आता हेज करालोय सोयाबीनचं ते -ते करालोय हा. हम ह ह. आणि काय तुमचं आवरल सगळं स्वंयपाक ते?
सगळं आवरलय. तेच म्हटलं कॉल अ माझे आताच पाच कॉलच झालतीत ओ.
होय.
होय.
ह हा ह का केला नाही, का काय कुणाला?
नाही मला वेळच मिळाल नाही, दोन- तीन दिवसात.
ह ह अस शेवट आहे वाटतं बहुतेक संपणार हाय वाटत.
आज.
होय, म्हणाल ते कोण तर काय माहित?
हम हम बरं बरं. माझे आठ झालेत, कॉल. एक धाकटी मुलगी अंगणवाडीला हाय.
हा हा.
थोरला हाय तो व चकोतेलां जातोय.
चकवतीला व्हयं.
हा हा.
हा हा हा.
मग तुम
घरातले सगळे बरे आहेत काय? हाय मुलगी आहे इथं अ दुसरीला हाय, ते इंग्लिशला स्कुल घातलयं इथचं घातलयं.
रेनबोला रेनबो म्हणे चांगल शिकवत नाहीत ओ.
होय, इथं काय इंग्लिशच मराठी शाळेत घातलेलो एक वर्ष तिथनं झाल नाही, म्हणताना म इथं घातलो.
हा हा.
मग एक वर्ष बघायचं म तिथनं बघायचं मग आणि
हम तेच की.
ह कन्याशाळेत घातलेल तिला. कर ते काय इंग्लिश शिकव ना जास्त आणि आतापासून पोर. स्वाल पाहिजे व्यवस्थित म्हणताना मग त्यांनी केलो. मग इथ बघायचं एक वर्ष तिथ पण बघायचं आणि.
मी घातलो तो मान मुलाला माझ्या रेनबोला पाहिलं.
हा.
मग काय फरक दिसला नाही मला. काहीच फरक दिसला नाही एकदम झिरो. मग चकोतेला घाटलो एक दिवस विचार केल बसून आणि चकोतेला घाठलच.
हा हा हा. मग आता हा याच व्यवस्थ.
सगळं व्यवस्थित आहे. मार्क्स विर्क्स सगळी छान आहेत.
हम ह ह.
असं कमी मार्क्स पडलं असं पण नाहीे.
हो होय.
एकदम.
हा बघायचं मी पण एक वर्ष घालून बघित. ली तर बघायचं व्यवस्थित. तरी झालं तर घालायचं तर मग दुसरीकडे घालायचं करतो त्याला पण बघितलं टाकोडाला ते. हम्म काय राहीलच हा इथं पण बघितलेलं.
हम्.
ते राहिलच मग. तिच पण चांगलं आहे म्हणाल्यात. बघत काय ग आणि तर दरग्याच आं.
झालं तर राहून जाते.
होय होय. आता दर्ग्याच्या इथं पण आता आहे म्हटले दुसरंच आहे म्हणत. आपल कॉलेज हे शा हा आपलं टाकोड्याच दर्गा आहे की नाही. तर आत आहे म्हणावा नवीन निघली म्हणत. चांगला आहे म्हणे शाळा ते तर लयझण आहेत म्हणे इथलं. न्यू न्यू क्लास काय क्लासेस हा.
न्यू.
न्यू क्लासेस अका अकॅडमी.
हम् गलीलायक झाले की आता.
होय सळीकडे तेच करायला येत.
होय पैसा त्यातच घालते तो शिक्षण आता महत्त्वाच आहे. त्याच्यामुळं लोक पैसा त्यात.
हा पोर शिकू देत विकू देत म्हणून.
ता खर ते त्यांच्यासाठी बिझनेस झाले ते.
होय होय.
आम्ही मुलं शिकून देत मुलांचं काहीत आयुष्य. अ खोते आ.
हम् हम्.
मी त्याच्यासाठी करतोर ते लोकांसाठी बिझनेस झाले.
झााली हय. आणि ग आवड सगळी घरातले बर आहेतेत.
सगळे बरत.
हा हा हाय कााय पुसाठी
ह एक कॉल तुम्ही केलाय ना एक कॉल मी करते
हा हा करा क
ह अजून न व्हायच वेळ ना आणि मग तुम्हाला मुलं किती आहेत मुलं एकीच आहे
होय एकटीच आहे अजून हो अजून राहिलो नाही म
त्याच्यानंतर राहिलच नाही
नाही
मला राहत होतं आम्ही खाली करत होता सारखं
होय आम्हाला हेच झालं नाही ते
म्हण सारखं प्रेग्ननसी कंझ्युम व्हायची सार अ नाही म्हणलं तर एक चार वेळा तर हे केले मी खाली केलं मुलगी व्हायच्या आधी हो
काय म्हणजे प्रॉब्लेम होत काय
प्रॉब्लेम म्हणजे मला उलट्यालाही होत व्हायच्या उलट्या म्हणजे काय आप पाट उलट्या नऊ महिने्या उलट्या
हा कर्ज पट कज
त्याच्यामुळे कि नाही आम्ही खाली करत होत मग शेवटी मुलगीच्या वेळेस काय केलं हो झालं तर होऊ दे तिकडं म्हटलं
हा हो पाहिजेच की आहे मुलं खाल्लं वालं तर हम्म हो माझं पण कसं झालत मी नऊ महिन्याच झोपून होतो हतुर्नाथ
मी एवढी उलट्या व्हायच्या खर माझा ्या अंगातलं ताक कमी झा नवतं माझं वजन सुद्धा कमी झालतं माझ किती पंधरा किलो वजन कमी झालतं
हो
होय तरी म काय नाही धुन भांडी स्वयंपाक सग दोन्ही वेळेस प
हा
सगळं करत होतो मी
ह ह ह मज ल हे झाचालत होतेणा
आपलं तर जपूनच जाते
जपून जाते होय माझ एकाड एका दिवस मी नांगण्यांच्याच हे कृततो सलाई लावून घेते तू
मला म्हटलेली की सलान लाव्या म्हणून पण आमची मम्मी काय म्हणली सलाइन लावलं कीइ नंतर प्रॉब्लम येतंय. डिलिवरी नंतर.
होय होय.
को म्हणले.
ह्ं हम्मह्म.
आता चालू हुतयचकी शिजर झाल्यावर कंबर दुकालय हे दुकालय आता आभाळ झालय आता हे व्हायलय बघास
नाहीरे माज कंबोर सळका लागलंय. बसलं तर उटायला येत नइ उटलं तर बसायला येत नइ होय दोन्ही शीजरायत.
हम्म शीजर झालंत हम्म हम् हम्. सिजर झालकनी लई हे होतंय.
होय.
तुमचं काय सिजराय का नॉर्मलाय?
शीजराय माझंपन.
हंहंहं.
हंहं.
तुमचं घर कुटाय?
घर आमचं हायस्कूलकडं.
हायस्कूलकडं?
हां.
हायस्कूलपशीइ. कुट?
हायस्कूल पशीचकी हायस्कूलच्या आद्दी हाय.
हां ते ऐश्वर्याच घराय तीत.
हां हां.
हंहं.
ती माजी मैत्रीण.
होंय?
हम् आय्शू. तिज मिस्टर माझ्या मिस्टरांचं मा हं मित्र.
हां हां.
मग ती माजी मैत्रिण त्या दोघांपेक्षा आम्हीच क्लोज झालोय.
हां हम्म्म.
मग?
आणिकाय जेवणते का नंतरन?
नंतरन आता आता नाय.
नाश्टाते झाला असंल.
हम्म?
नाश्टा ते झाला असंल.
नाश्टा तेन झालंय. आता जरा कचरा लई पडलाय काडालोय. काडल तेवढं कमीचय.
होय होय किती स्वच्छ करालते थोडंचाय घरातलं. आणि धुरळ्यान ह्याज्यान हे‌ होतय
नई आणि हां एवढं काडून ठेवतोय आणि कोणतर येतय आणि कायतरेक करून जातय आम्हाला करत बसायला लाग
जातं हं हां.
त्यांना काय बोलायचं पण नाही
बोलायच नाही ् रागेच होय हम्म हम्म काय
आणली काय तुम्ही हॅलो
हा हॅलो
हा बोला कि
हा ते कॉल आलत हो दुसऱ्यांचं.
हा कंबाईन फॅमिली राहताय?
होय होय. म्हणजे आमच फॅमिली लहानच आहे आमच्या सासू त्यांनी त्यांचा भाऊ आणि भाऊचे त्यांचे पोरं असं हित येऊन राहिले.
हा हा हा हा.
त्यांनी शेजारी घर बांधलेत अजून झालं नाही झाल्यावर त्यांच्या त्यांच्या घरात जाणार.
अच्छा.
आम्ही तिघ तिघं चौघजणच आहे मी म्हणजे ननंद होत्या लग्न झाले त्यांचा आता.
हम्म.
मिस्टर मी सासू आणि मुलगी.
हम्म हम्म हम्म. आमच्या कंबाईन आहे सगळं करायलाच लागत.
होय. ह हं एकत्र असल नंतर हे होते सगळं करायलाच पाहिजे. हो. आमचं पण दहा जणांचं कुटुंब आहे.
दहा जणांच आहे?
होय. सगळे जणी आमचं एकत्रच आहेत नाही अजून.
हम्म हम्म हम्म.
डब्बा असत्यात ह्याच त्याच सकाळी चालूच.
सकाळी डब्ब वैताग येतय कधी एकदा डबा सपतोय.
होय.
आपल्या व्यतिरिक्त कोण करणार?
करणार पण मीच होय करायलाच पाहिजे तुम्ही
होय.
मी सांडगे चा पण करतोय ना हे सांडग पण घालून विकते, मग ते लवकर उठवून शिजवून हे करायच मग स्वयपाक करायचं मग वर घालून यायचं. आणि उरलेल काम करायचं असं ते हम्म. आता जर ऊन कमी झाल्या म्हणताना जर कमीच केलय बंद केले आ
हम्म हम्म हम्म.
तर फेब्रुवारी पाासून अजून चालूच होत.
चालूच होत. कसंय संगतीला कोण असलं तर काय वाटत नाही ओ.